हा
आवाज येतय,
आयता ययत,
हम्म आता तुमचं नाव वाचलं ना, ते कॉल ला पडते ते इथे एक जर आहेत, अ त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं, ठरले आणि मग, ते इथे नसतात, ह मग त्यांची साईला जे एक माझे. शेजारी राहतात ना. त्यांची मुलगी इंजिनियरली, इंजिनिअरिंगला मग तिने मला दाखवल, की हे बघ त्या ऋतुजाचं लग्न ठरलंय. तु भाव किती छान म्हंटलं तर नाव काय तुझ्या, भाऊजींचं नाव आहे तेच, तिथ सांगितली, ते आत्ता तुमचं नाव बघून आठवलं म्हणलं, माझ्या भाऊजींचं पण हेच नाव आहे म्हंटलं. अशी बरेच लोक असतात ना?
होय होय होय, सेम नाव सेम नाव आणि बघ तू एका जनरेशन मध्ये, ठरावीक नाम, नाव रिपीट असते बघ, म्हणजे आताच बघ एक पाच हा नाही म्हणता येणार, किती बघ हा एक सात आठज, वर्षापूर्वी ओवी नावे खूप, ट्रेंड मध्ये होत बघ बऱ्यापैकी, ओवी ओवी, ओवी ओवी खूप नावं होते आहेत ना.
हा हा ते ते कशामुळे होत, माहितीय ते एक सिरियल निघालेल. पवित्र रिश्ता,
पवित्र रिष्ता अर्चना
हा तिची मुलगी असते ना, ओवी ते आणि आणि आणि ना, अ एक ठराविक माझ्या मते ना बाकीची सगळी नाव एक ठराविक, वेळेसाठी गेली असेतील. पण पूजा, श्रुती, हर्षदा, ही कॉमन नाव आहे जि ज्याने बरीच दशकं गाजवलीत.
ते मातर
खरच की म्हणजे बाप रे, आणि आता माझ्याच एक मामा आहेत. त्यांचं नाव पण आहे, साहस आहेब पण मी विचार करते. की त्यांच्या एज ला म्हणजे एवढ्या वर्षा आधी, जेव्हा त्यांचं बारसं झालं एवढं सुंदर नाव त्याचा आई बाबा कस सुचलं असेल, म्हणजे आता तेंच नाव, लक्षात आलं, की त्यांचं नाव एवढं सुंदर आहे काहीतरी वेगळं आहे. किंवा म्हला एवढा एवढा, आधी किती वर्षापूर्वी.
मी पण ह्याच नाव ठेवताना ना. त्याच मला म्हणलं की विष्णूचच मला, म्हणजे राम विष्णू असं मला ठेवायचं होतं मी म्हणलं बरबर त्याच चालं म्हणलं अक्षर पण तेच घ्यायच होतं मला त्यावरून आलं
हा हा हा हा हा
ण बण भावां
सेम वाटतेय हो हो असे नावं घेतली ना बहीण भाऊ असं येते पटकन तोंडात डोक्यात
ऍक्चुली एक आरविकं एक बघितलं होतं आम्ही ह जे आरविकं गणपतीचं नाव आहे अजून बऱ्यापैकी माहित नाही म्हणजे विशेष प्रचलित नाही आहे मग आमच चाललेलं की आरविकं ठेवूयात का हे मग म्हणलं कि चला ह्याच्या अ तु म्हणलीस जसं बहीण भावांचं नाव सेम वाटत त्यामुळे आपण हेच ठेवू हम्
आता माझ्या पण ना दिरांच्या मुलाचं नाव ठेवायचा कार्यक्रम झाला मग तो अजून एक वर्षाचा नाही झाला मग त्याच ठेवला आमही आरूष ठेवलं हा मग त्यावेळी मी मग विष्णु स्त्रोत्र नाम स्त्रोत्र किंवा स्त्रोत्र नामावली वगैरे वाच माझ्या धाकट्या सासूबच हे की तू एक हजार नावातलं एक नाव शोधून काढ तू एखादं त्यातलं शोधून काढ. पण ते त्यांना पटतंय, मला पटतंय पण त्याच्या आई बाबांना पटायला पाहिजे ना हा मग त्यांचा जीव खूप होता की ना तू हे एक हजार नाव आहेत ना ह्यातलंच एक काड ह्यातलंच एक कारण म्हटलं काकी तुम्ही का स्ट्रेस घ्यायलाय म्हटलं थांबा. अक्षर काय य ते बघूया दादांना आणि त्या बाळाच्या आईला काय आवडतेय बघूया
होया हां
मग तेन्ही त्याच पहिल्या पासून डीसाइड होत कि दादाचं कि माझ माझ ईनिशियल ऐ आहे सो बाळाच पण ऐ च ठेवूया आपण आणि नक्की भेटेल गुरुजींनी दिलेल्या अक्षरामध्ये ऐ होत मग त्यांनी ते मग त्यांनी स्वतः डिसाइड केली की मी हेच नाव ठेवणार आहे मग.
ह हो बरं झालं म आणि शेवटी काय होते कि बघ आई बाबाना जे आवडते ते ठेवलेलं जरा अजून जास्त छान आणि बघ त्यांचच आहे ते ब मग त्यांचच आवडीन ठेवलेलं
हो
पण चांगलं आणि योग्य चांगलं म्हणण्यापेक्षा होय की नाही
आता मी सांगू माझी एक बहीण आहे तिची मुलगी आता आय थिंक दहा वर्षाची होत आली असेल तर तिच्या सासरकडच्याच मत कि त्या बाळाचं नाव योगिता ठेवायचं योगिता बरं का म्हणजे आता तिच्या वयाला ते मे बी सुट होत नाही असं बाळाच्या आईला वाटत होत तर ती काय म्हणत होती की आता योगीता हे नाव खूप
ट्रेंड मध्ये नाही जरा जुनं वाटतय हा बरोबर आहे हा
आणि तिला भार्गवी ठेवायचं. जो त हा पण तिची पाळण्यात मग दोन्ही पण नावं पुकारली गेली कान म्हणजे कानात दोन्ही कुर्र केलेत हा. तर तिचे पप्पा तिला योगिता म्हणूनच बोलवत होते आणि आई
झालं आवघडच की हे आता बिचारी ती काय करणार.
शाळेत नाव त्यांनी योगिता घातलंय
हा म्हणजे इन शॉर्ट काही तेच ठेवलं गेलं म्हणजे समाधानासाठी फक्त एवढंच
पण आता ना म्हणजे जी तिच्या आजोळकडचेत काय ते म्हणजे आम्ही सगळी तिला भार्गवीच म्हणतो आम्हाला क्लिक पण नाहीे की तिचं नाव योगी परवा सडनली भेटल्यानंतर मला कळल कि तीज नाव योगी आहे कन्फर्म आयडेंटि वगैरे अस हा
तोच फार घ होऊन जाते होते होते आणि फार नावं ठेवली ना गोंधळ हो तो माहिती का.
खूप खूप
त्यापेक्षा नाही काय ते ठेवलं पेट सगळ्यांनी घणलं
आणि ह पण कस आता रामच पण नाव ठेवायच कस होत होत क माझ्या मनात क राम नाव ठेवया राम ठे पण तो बाळाचे पप्पा म्हणले की आतला नाव नाही ठेवायच हा पण त्याच होत की वर्धना अस काहीतरी ठेवया यशवर्धन राजवर्धन असं मण ते लकीने म्हणजे एवढं छान जुळून आलं की ते रामवर्धानच पडत
अ छान वाटतय असं नक्की
मी आ लोकां त्या रामवर्न ठे त्या नव ल म्हटलेत की काय नाव ठेव तुम्चे
अगवे स
म्हणजे लोक असं म्हणतात की हे खूप जुनं वाटतय कोणत म्हणते की नाही हे काही सूट होत नाही आत्ताची पिढीला कोण म्हणते की नाही घ्यायला पण ओड वाटते आणि खूप कमी लोक आहेत जे स्पष्ट म्हणतात की खरंच नाव ऐकल्यानंतर
समाधान असते नाही खरच छान वाटते
मी म्हटलं मला समाधान वाटतेय माझ्या आई बाबाांना समाधान वाटते ठीक आहे मल्लबास
म काा आपला पण झा गावा पणव झा हम् का हा काेतो ना हॅलो येतोय येतोय
हा आत्ता यायलाय बघा आता माझा मला येत नाहीय तुमचा व्यवस्थित येते हा ते आता खूप इन्स्टानमध्ये ट्रेंडिंग एक आहेत बघा ते दोघंही पुरुष आहेत पण ते कपल म्हणून व्हडडीिओज करतात क नावा
ओके
तर ते म्हणजे छान त्यांनी काहीतरी वेगंच क्रिएट करतात म अलीकडच्या आई बाबाांना कसं सवय ना माझं नाव काहीतरी वेगं त्याचा ना वेगळं आणि काहीतरी जोडून कॉम्बिनेशन. क विचित्र होतय तर ती बाळाच ठेवायच.
उच्चारायला पण अवघड आणि काहीतरी अर्थ भर अस नाव ठेवा क त्या काहीतरी अर्थ. पूर्ण असावं भले त्याला अर्थ असो अगर नसो ट्रेंड शूड बी फॉलोड अस हम्म हम्म. खरंच कालच आता एक रीलील बघितली आता फत पूर्णी आले. नाही मग त असंचरीला नाही. अरे रे मी वट्ट पौर्णिमेच एक पण रील बनवून नाही मला समाज स्वीकारेल काय म्हणजे हे हा म्हणजे हे काय म्हणायचं. अ ह्याच्या टाईपला पण किती सगळ एक काय केलं कि. त्या लगेच हा चांगली गोष्ट आहे. करायला पाहिजे अस नाही पण पोस्ट करणं कंपल्सरी गरजेचं नसतंय. आणि अलीकडे तेच झाले की, दाखवायसाठी ना कि बापरे हा.
आता मी काय सांगते सर्वज्ञाना ना आई तर शंकराच्या मंदिरात घेऊन जातात. तर तिथं चार पाच दिवस झाले वटपौर्णिमेच
अरे आज तर होत, त्यानी ना. पें पळायला तुला पाठवते पण मग अशीच माझी म्हणली आता इथं. एवढं अस सगळी झाडं असतात असं नाही ना ती मग आमच्या इ प्र्येक झाड आहे म माझ्या सासूबाई म्हणत होत्या की तिथ थ लांब जाण्यापेक्षा इथं जा की तर ती म्हणली तिथलं होत, काढलं का आहे, त्या म्हणल्या आहे, परवा तर मी बघितलेलं. त्या म्हणल्या चालते मग बरं होतय. मग असच विषय झाला ते म्हणल्या काकू म्हणल्या. कि कळना आपण झाले आपण वडाला गुंडळ पिंपळाला. आणि असं मगाशी बोललो आणि आज खर खरच आता काय करतात बघ शूट कर त्यात मग उद्या शूटिंगला वेळ मि बऱ्याच जणांनी नि आज रील करून वगैरे केले आणि लिटरली पिंपळाला गुंडालेत. मी सेव पण केले तिरीले एवढं हसलो. बापरे बापरे म्हणलं काय खरं नाही.
नाहीत नाही नाही आताच नवीन पिढीला थोडी ना कळणार आहे वड का
हा तेंच म्हणली हे जेला माहित. हा बर गुंडाळतील बर ते गुंडाळणार आहेत. तर उद्देश काय आपल्याला माहित नाही तिने काय त्याला काहीतरी सांगितलं जातं की पिंपळाला गुंडाळलं. म्हणल्यात आणि ही नि वड म्हणून गुंडाळसारखं काम झालं ख
सेम सेम एखा्या गुरुजींनी सजेशन केले पिंपळ्याला धागा बन.
त्याने जाऊन आपला धागा दिसला म्हजे चला वड आहे, खरंच. खरंच असच होऊन गेले.
हे लोकांना खरंच काहीच माहित नाही काही म्हणजे काय. काहीही माहित नाहीये आणि वनस्पती झाड. किंवा गवताचे प्रकार.
नाही नाही नाही फार तो क्वचित लोकांना च.
थोडफार कळते हो हो म्हणजे अगदी गावाकडच्या लोकांना व्यवस्थित.
कळत ते पण जे मातीच्या संपर्कात होते, त्यांना माहिती. नाहीतर काय नाहीच नाही.
हो हो हो.
हम्म. गरजेची गोष्ट झाली होती, म्हणजे अस म्हण लोक म्हणायचे ना आप आप म्हणजे काय म्हणायच मातीशी बांधून राहिले असावं.. म्हणायचे ते खूप खरंच गरजेची गोष्ट आहे ती..
अ होय.
आता खरं काय मातीच नाही शेतवाडी कमी झाल्यात. आणि सगळ्यांकडं कुठं शेती ग ज्यांच्याकडे आहे चला ठीक आहे. बर आहेत त्यांच्याकडे पण ते पिढ्या पिढ्या कंटिन्यू राहणं मोठं. झालंय आता म्हणजे होती मस्त पण पुढे राखणं क गेली नाही असं खूप झालं.
बरोबर आणि आता तर ते सगळीकडे रस्ते वगैरे वहिले त्यामु त्या प्रोजेक्ट सा तिच जातीच शेती. हो.
दिदी एक.
हा हा.